हॅलो हॅलो हॅलो.
बस ना हार पण रा आलो थांब दोन मिनिटं थांब.
काय आलं.
ख आप
हॅलो हा बोल. अरे काय नाही मोबाईलची फ्लॅश नाही बनवत.
ये असं नव्हती काय होत.
आत्ता आणि बोल आता काय म्हणतस.
गेला होता, असंच जरा गणपतीच कसं कसं असतं तुमच्या इकडे
होय एवढ्या लोक तुला गणपतीची हे लागलय की काय. वेड लागले वाटते एवढं हम्म हम्म होय.
घरी पण तुमच्यासारखं जरा काही तर वेगळं युनिक. काहीत करायचं डेकोरेशन वगैरे. हा ते हा कोकणी लोकांसारखं युनिक काही तर जरा.
होय काय म्हणतो मग यंदा काय. आम्ही काय आता ते नवीन स्टाईल आली आहे बघ पंच भेटतो तो एकदम म्हणजे लांब असा फुलं त्याला फुलं टोचायची असतात बघ.
पल ना हम्म मग ते करता तुम्ही डेकोरेशनसाठी
होय तेच करतो की
आणि मग मंडळाचे गणपती वगैरे असत की ग्रुपचे
त्याचे काय मोठे मोठे पडदे असतात ती फुलं पण असते भरपूर लायटिंग बटिंग काय भरपूर पूर असत त्याला
हा हा हा घरातल्या गणपतीला डेको हा घरातल्या गणपतीला ना डेकोरेशन किती मोठ असत तुमचं
आमचं तरी किती असतं पाच असं रुंदीला नाही रुंदीला सहा-सात आणि असं वर आठ-नऊ फूट असतं मी काय करतो माहित आहेय आजूबाजूला पड्डे मारतो अशे चांगले मुंबईवरून आणलेले आहेत म्हणजे शोवाले असे आणि त्याच्यानंतर मी ते आता स्पंज म्हणालो बग त्याला वेगवेळ फुलाशी गोल टोचतो गोल एकदम अस गोल हे करततो तुला समजलना लग्नामध्ये
हा कळल कळल हम्म
आणि नसत त्या पाटी चिपकवतो मस्त पैकी डायरेक्ट आणि बुडे असं चौक करतो मस्तपैकी
हा
आणि त्यावर्षी लाईट मारतो त्यामुळे एकदम भारी वाटत ते लाईट मारल्यामुळे
अजून काय असतं तुमच्याकडे
अजून काय त्या फंक्शन काय भरपूर अस तो शकत ते दुरा तूला माहीतच आहे
हम्म आमच्या इकडे मी कस करतो मी पण हे‌ पडदे ष कोल्हापूर वरून आणि मग सोडतो असं दोन्ही बाजूंन डायट मग तयार रेडीमेड असत ना हे पाईप मध्ये ते पाईप मध्ये वगैरे असत ते हा पाईप अटॅच केलेली असते ते म मंदिर सारखं शोयतो त्याला तस आहे माझ्या
होय आमच्याकडे पण करतात आता पण ते आता काय पद्धत बंद पडत चालली आता काही न स
हा म्हणजे नेंचच आहे माझं ते अगोदरचं ते वेळं होतं पण आता नविनचच आहे ते त्याच्यात मी अ त्याच्यात मी पूर्ण असा कापूस मारतो डकामधुन पुससगळीकडे फमवरती हम्म आणि फॉर्म वरती आपला एक कागद कागदाचा ना प्लास्टिक कागदाचा चंद्र तयार करतो चंद्र तयार करतो आणि त्याच्यावर मग परत त्याच्यावर कापूस लावतो आणि लाईट पण जडतो त्या फोम वरती
होय
आणि मग त्याच्यामध्ये सगळं व्हाईट आणि लाईट अस मस्त वाटत
होय
मूर्ती किती फुट असते तुमची
हा मूर्ती आमची असते तीन एक फूट
हम्म हम्म हम्म
तीन फूट अशी असते मोठी असते आमची मूर्ती तुमच्याकडे तेवढ मोठ्या नाही ना मूर्ती नसतील होय घरात
घरात हा मोठेच ते आमच्याकडे पाच फुट पर्यंत असतात घरातले
होय अ कोकणातल्या सारखी आहे वाटत हौशे
हम्म हाौशी हायत जास्त आमच्या इकडे पण एक एक तर असं पूर्ण आनंतचतुर्थी पर्यंत मोठ घरातले गणपती पण ठेवतात
होय आमच्याकडे का आनंतचतुर्थी पर्यंत असतो
घरातले पण
होय आमचे सगळे अनंतचतुर्थी पर्यंतच कोकणात तुला बघितलं जास्त गौरी गणपती आणि गौरी नसतील ते अकरा दिवस
हा हा आमच्या इकडे अनंतचतुर्थीला नाही घालवत पण आनंतचतुर्थीच्या आधी ते सहा का पाच दिवस असतो ना तस कालावधी त्यांचा काहीतर कॅलेंडर वर हा तेवढे दिवस असतो आणि मग नंतर जात सोडतात मग मंडळाचा गणपती आनंतचतुर्थी ला सोडतात
होय ते तू म्हणतोस मग पड्ड्या त्याला तुला मग मस्त मी फुलाच डे दाखवतो कशी लावाची
हा
तू येशील ना तेव्हा माझ्याकडे पण हायत जास्त मी काही यावर्षी नवीन आणणार आहेत मुंबईवरून तू ते घेऊन जाण असे होय तुला ती आवडली तर घेऊन जा आमच्या घरी काही येतच असतो कधी ना कधी
हा तेच तर
होय मग आता काय मग घेऊन जातो हा ते घेऊन जा चांगलेच आहे म्हणजे गेल्या वर्षीच मी आणलेले फक्त मला काही मॉडेल खास नाही भेटले ते मॉडेल म्हणजे फुलं चांगले आहेत एकदम कडक पण मला ते पड्ड्या नुसार शो होत नाही तेवढी पार्ट त्याला एवढ मॅच नाही होत त्यामुळे आता या वर्षी मला ते मॅचिंगची कलर जे कुठे भेटते ते भेटले आहे त्यामुळ ती मी यावर्षी नवीन आणणार आहे सगळी
हा मग आहेत ना ती जुनी वाली मला दे जुने काय अस साहित्य मला दे घेऊन जा घरी
होय चालते घेऊन जा
हम
बाकी मग तुम्ही गणपती किती दिवस अगोदरता घरी.
घरी जे आहे. काहीत असते ना ते ठरलेला दिवस असतो ग तो काहीत मला. का पण नाही म्ह. हम्म तुम् ग एंत.
आम्ही ते आदल्या दिवशी एक दिवस आम्हाला ते एक ला म्हणायला जालही तिकडेून जातो.
नबुनंत.
मग त होय लांब न. राजापूर प्रॉपर शहर तिकडून आणतो आमच प. पचवीस मे. प्रत्येकाची कशी कोकणात. करतात कि आमच्या इथे पण कसं प्रत्येकाची आवड असते. रे लांबून गणपती आणलायचं तर एकदम भारी पुरा असं म्हणजे चार लोक. लक बोलली पाहिजेत कीचं गणपती भारी असं उठून दिसतोय म्हणून आमच्या भार. हय चांगलं मग बाहेरून आमच्या इकडच्या म्हणजे आमच्या वाडीत तरी. म्हणजे हा म्हणजे सगळ्यांना हे आहे की बाहेरून गणपतीना स मस्तपैकी दिसला पाहिजे. ग
हम्म.
असशे.
आणि मग ते पैसे वगैरे त्याचे घेतात कि गणपतीचं कि असं. भात वगैरे देतात त्यांना.
नाही नाही नाही पैसे येतात तर. तेवढे ज्वेलर विलर करतात ते फुकट तोडगन. आमच्या आता गेल्या वर्षी पाच हजार घेतले होते.
हा पाच हजार.
होय पाच साडे तसं आमच्याकडे कोण लक्ष नाही देत म्हणजे गणपतीसाठी. ती कोण पैशाचा विचार विचार एवढा करत नाही रे. गणपती म्हणा तू पाच त्यांनी सांगितले. सा साथ दे तरी ते साथ द्यायला तयार असतं फक्त त्यांच्या मनासारखं काम झालेलं पाहिजे. एवढंच आहे.
हा हा हा आमच्या इकडे ना. हा आमच्या इकडे जे लांबून आणणार आहे. लांबून आणतात ते पैसे वगैरे देऊन आणतात पण जी अगोदर पासून प्रथा चालली आहे. ना ग गावातली आमच्या. महाराष्ट्र जवळच्या गावातला तो. आदल्या दिवशीी आमच्या गावात गणपती घेऊन येतो तो आदल्या दिवशी आमच्या गावात गणपती घेऊन येतो. आणि मग त्या गणपती दुसरा्या शब्द. पण घेऊन जायचा जाताना त्यांना.
अ.
वीस रुपये छोटे छोट्या गणपतीचे आणि बा काय मुळ गणपतीचे ना. रंगी जो गणपती असतो तो त्याचे. त्याचे ते देतात म्हणजे ते जेवढे बोलतील पैसे तेवढे पण द्यायचे ना. ंतजे.
होय
ठर ठरावी कस आहे. कुंभार असतो तो प्रत्येक गावाला असं गणपती वाटत असतात आता एक कुंभार आहे ना. त आमच्या आमचा जो कुंभार आहे तो तीन गावमध्ये गणपती. स करतो.
हो पण आमच्याकडे आता काय सगळी बंदच झाली म्हणजे ह्याच्या विचारणार. डायरेक्ट पैसेच घेतात सगळे कारखान्यामध्ये.
हम् हा
हजार पाासून चालू होतं त्यांचे रेट असे होय मूर्ती चांगली असतात की कलर एकदम
हा हा
मग तुमचा किती दिवस असतो गणपती हॅलो
हा बोल ना
हा तुमचा किती दिवस म्हणतो गणपती असतो हॅलो तुमचा किती दिवस गणपती असतो
आठ दिवस असतो
होय येतो या वर्षी मग बघतो तुमच्याकडचा गणेशोत्सव आणि तू पण आहे आमच्या घरी
हा चालेल येणारच आहे यावंच लागणार मला ते फुले वगैरे घेऊन जायचंय ना तुझ्या घरून
आमच्याकडे दहा दिवस अगोदर डेकोरेशन ला सुरू करत होय मी पण जाणारते मुंबई जवळील दहा दिवस अगोदर चालू करतात काय काय जण डेकोरेशनला
हा हा ह मला काहीत डेकोरेशनची बिझने आयडिया दे
देतो ते सांगतो मी तुला
नंतर सांग मग नंतर कॉल करतो मी तुला ह
फुलं तेवढी घेऊन फुलांचे दाखवत तुला कशी मारायची ते तुझे बड्डेअर शो होते ते आणि तुझ पड्डा गेल्या वर्ष गेल्या वर्षीचा मी बगला आहे मत आहे बड्डा एक कॉलिटी आहे ते फुलं मार्श नाही एक नंबर वाटत आणि फक्त काही एक तुला एक विकत त्याला एक फोकस असं घ्यावां लागेल होय
त काही घेल मी खो खो वगैरे असतील माझ्या घरी बरेच असतील
हो तो नाही रे तो रंगी बिरंगी असतो बघ
हा
रंगीबिरंगी असतो बघ तो असो बद्दल तो रिमोट वर तो लागतो
हा ते पण आहेत रे एल एलईडी आहेत ते घरी आहेत
होय चालतं मग
हा चालेल
बाकी हा जेवलो तू.
हा जेऊणच बाहेर आलो होतो बोललो जरा गणपती. डेकोरेशन वगैरे काही करायचं. मग म्हणल तू करतोस चांगलं सगळ्यात चांगलं.
हो माझं गेलं अष बघलं असेल किती भार होत ते तुला या्यावर्षी बघ त्याच्यापेक्षा कलर मॅचिंग एकदम ती फुलां. तातून त्याचे बुक कस वाटात एकदम.
चालेल. चालेल मग मला यासोबत तिकड.
हा ये की.
हम्म चालेल चालेल कधी जाणार म तू.
जा ना आता पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात चालतय. सल्फ ह ट ह